हॅलो नमस्कार
नमस्कार कसे आहात
मी बरं आहे तुम्ही सांगा तुम्ही कशा आहात
हो मी पण मजेत
अजून काय करत होता तुम्ही
काही, नाही बस आता मुलांनाच होतण्याची तयारी
तुमची आवाज ना ते अ मीट नाही येते तुम्ही हेडफोन लावला आहे का
हा, हा
हो मग तुमचं ना ते मा हो, हो ते काढा म ते ना आवाज येते मला अस गर, गर, गर आवाज येते
अस आ आता येतोय का
आता नाही ये ते हॅलो
हॅलो
हो, हो, आता नाही येत आवाज.
आला का आता?
हा हा येतय आणि कशा आल तुम्ही?
हो, हो, येतोय तुमचा आवाज पण, बाकी काय चाललंय? तस
काय नाही फक्त बस मला ही टायमला माझा असं असं असतं ना की, आपल्या मुलांना मी फटाफट लवकर झपून देऊ, मग तेला सकाळी उठत ना लवकर. झोपलेला ना लवकर मग ते उठतच नाय मग, असं मला असं वाटत ना की साडे नऊ वाजले की, त्यांनी आता झोपायला हवं.
हा चल हो म पण म्हणजे असं म्माला तर रोजची रुटीन बनवली ना तिची तर झोपूणच
झोपूणच जाते ती. हो, झोपतात त्यांची रुटीन झाली ना की त्यांना हॅबिट झाली ल कर झोपायचे मग ते झोपतात. आजकालची मुलं तर लवकर झोपतच नाही ना, हो झोपतच नाही.
स् त्यांची सवय तशी लावतो ना म्हणून.
हो, बर बर आहे.
हो कसे म्हणजे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी, हो राखण्यासाठी म्हणजे पुरेशी झोप खूप महत्त्वाचे असते ना, झोप्यामुळे आपल्या शरीराला आणि मेंदूला विश्रांती मिळते.
बरोबरय, बरोबरय, ख जास्त झोप तर मुलांना खूप गरजेची आहे. नाही त्या आता त्यांची झोपे ना झाली नीट मग सकाळी उठून ते ना चिडचिड राहतात. लवकर उठत नाही, मग ते ते रडत राहतात. एक तर ते छोटे -छोटे असात मला असं -असं ना की, ब छोटी मुलांना जितती त्यांची अ झोप होती त्याला तेवढी झोप घ्यायला पाहिजे, मग ते सकाळी उठून चिडचिड नाही करत. ते खुश असतात आणि शाळेत पण जाऊन ते खुश राहतात.
ह चांगली झोप घेतली आणि म्हणजे कसं आहे दिवसभर ताजे तवाने वाटते आणि कामात पण लक्ष राहते ना त्यांना अभ्यासात पण लक्ष राहत. त्यांना, किंवा आपण मोठ्या माण तुम्ही जर रात्री तुमची व्यवस्थित पूर्ण झाली तर तुम्ही पुण्यास त्या दिवशी तुमचे काम व्यवस्थितपणे पार पाडणार ना, तुम्हाला कंटाळा येणार नाही, थकवा येणार नाही.
झोप नाही झाली ना मग खूप कंटाळा येतो आपल्याला पण, की तर असं वाटतं की बघ असा पूर्ण दिवस आपण ना झोपतच राहू, काम करायची म मन नाही लागत. तर काही करायला मन नाही लागत, आता मुलं छोटे आहेत. मग अग त्यांची झोप नाही झाली, तर मग शाळेत जाऊन त्यांना खूप कंटाळा येतो. ते ते जळच घेत राहतात पूर्ण दिवस पूर्ण ते शाळेत जाऊ ना, हो
कारण कसं आहे, हो झोपेमुळे म्हणजे कसं आहे स्मरणशक्ती वाटते मन शांत राहते, आणि ताण पण क होतो प्रतिकार शक्ती
प्रतिकार शक्ती मजबूत होते बरोबर होण्याची शक्यता कमी होते ना? बरोबर हे. सगळं काही ते झोपेवरच आहे तुमची डोळं नीट राहात तुमचं डोकं पण शांत राह तर तुमचा पोट पण नीट राहतो झोपनाय झाली तर आपलं पोट पण ते हो आ अससिडिटी च त्रास असतो मग त्यां ना म्हणजे पोट पण नीट नाही राहत गडबड होत राहते पोटामध्ये. त सगळ्यात मेन गोष्ट हेचे कि हो आपली झोप तुम्ही चांगली घ्या त सगळं तुमच पुन्हा ते आरोग्य फ्री तुम्ही राहा.
हो लहान मुलांचं म्हणजे कसं आहे शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पण पुरीशी झोप आवश्यकच आहे.
हो खूपच आवश्यकते झोप म्हणून मी म मी सगळं आपलं काम ना मी साईडला कर ते मला काहीच नाही तर मला ना काही दिसतच नाही सात वाजले ना साडेसात हो माझे मला काहीच नाही दिसत मी असं वाटतं की फक्त माझ्या मुलांना आता मला झोपाय अ झो त्याला झो पायचे काही मी काही करते कु ठंही नाही जात मी कुठं ना जात मला नाही म्हणजे मला माझे मुलांना झोपवायचे तर सगळे मला म्हणतात की का थोडं टेन्शन घेतीये तू?
आपल्या बाबतीत पण करायला हवं कारण आप महिलांमध्ये कस आहे दिवसभर काम करतो, मुलां मागे पळतो. आपलं घराची काम आपण म्हणजे घराचे आई वडील किंवा आपले म्हातारी माणसं आपण पण दमतो ना आपल्या मनाला पण शांतता म्हणजे आरामाची
खूप गरजेचे असते र झोप सगळ्यात आपण मेसेस करायला हव.
कि मोबाईल म्हणजे उशीरापर्यंत पाहणं बंद करावं. रोस ठरलेल्या वेळी ज झोपण्याची सवय लावली ना तर चांगले प्रौढ व्यक्तीने तरी सात ते आ नऊ तास जोपणं आवश्यक आहे.
बरोबर सांगताय तुम्ही नाहीतर कुणी कुणी तर असं असतात ना ते त्यांचं सगळं काम तर लवकर होतं. पण ते ना सगळं टाईम आपल्याला ते जास्त ना फोनवर लावतात. तसं त्याला असं वाटत ना की काय दहा वाजल्या तर काय नाही होतं. अर्ध तास मी फोन बघते तुमची ना मागून आवाज येतीय. अशी गर गर गर.
हा ते फॅन चालू हे ना.
ओक अच्छा अच्छा ठीक ये. ते मग अ जसा मी काय म्हणतो ते मी विचारले.
हा तेच म्हणजे आत कसं ये. हो आपण जीवनाचा सर्वत महत्त्वाचा भाग म्हणजे कसं आहे आपलं अन्न, पाणी, हवा तसच म्हणे आयुष्यात कस निरोगी आवुष्यासाठी पण झोप पुोरची आहे ना?
बरं बर आहे मग आजकाल तर तुम्ही अशी लेडीज बघितलेत ना किती नाय ते सगळं करतात ते ते म्हणतात काय होत नाही माझी मुलं झोपली आहेत ना मी अर्धा तास आहे दहा मिनिट मी फोन बघते. ते दहा मिनिटं त्यांच्या पंधरा मिनटं होतात पंधरा मिनिट वीस मिनिट वीस मि अर्ध अर्धा तास अर्धा त एक तास होऊन जातो एक दोन तासचे इवन तिची ती फोनच बघत राहतात मग त्याला असा मग त्याला आठवत की हो हो आता आता आपल्याला झोपायला पाहिजे ना. दोन तास त् फोन पूर्ण ते दोन तास मी वेस्ट केले. सगळं त्यांनी तुम्ही अग तुम्ही तेच तुम्ही झोपायला आपल घेतला असता. तर तुमच डोकं किती शांत राहिला असत.
अ आ कसंये, आपण नाही झोपलो मुलांची झोप पूर्ण झाली. त्यांना कस म्हणजे ऍक्टिव्ह होतात ते मुलं. पण जे करतो ना, ते जर खेळात असतील, जर मस्ती करतील, आपल्याला पण चीडचीड वाट आपली झोप् नाही झाली का.
हो.
कास हा म्हणजे कारण कसंये शेवटी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. की यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी चांगली झोप तितकीच महत्त्वाची आहे ना.
बरोबरे. अग तुम्ही झोप सांगली घेतली. पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्यात काय चाललंय पूर्ण दिवसात तुम्हाला सगळं ते
होस हो स्मरणशक्ती वाडते ना. बरोबर सांगितलं तुम्ही.
लक्षात राहते. अग त झोपच नाही झाली ना, म तुमला काय ते दुसऱ्या दिवशी काय होतय काय चालय. तुमच तुमच ते डोकतच नाही राहणार. सगळ तुम अस वाणार की काय मतलब पूर्ण तुमच ध्यानच नाही राहणार. लक्षातच नाही राहणार की काय शिकवलय? काय करलंय.
ह.
मुलांना पण, मोठ्यांना पण. अ पूर्ण ना जसे जे जे माणसं असतात. ते ऑफिसला जातात. त्यांचा पूर्ण दिवस पण खराब जातो. हो ऑफिस मध्ये काय चालय? काम त्यां नीट होत नाही. म् सगळं तुमचे ना आज तुम्ही आपल आपली आज तुम्ही आपला खराब केला ना रात्र खराब केली. मग ते सगळं तुमच्या दुसऱ्या दिवशीच सगळं डिपेंड अस म्हणजे ना त्याच्यावर सगळं असर पडतो. की हा आता हे तुम्ही झोप नाही घेतली तर आता हे चाललंय तुमच्या हे चाललंय. तर आपल्या सगळं आपल्याला शरीरला बघायलाई पाहिजे सगळ्यांना. की फोन आता सायलेंट ठेवायला पाहिजे. प्लेन मोड मध्ये तुम्ही टाका. काय मेसेज नाही येणार. काय फोन नाही येणार. तुम्ही आपली झोप पूर्णी करा.
हो कारण कसं म्हणजे पुरेशी झोप घेतल्याने, तुमची रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते. त्यामुळे तुम्हाला सर्दी ताप इतर आजारांपा सून शरीराचे कसं म्हणजे संरक्षण होते ना. लठ्ठपणा, तुम्हाला मधुमेह. अस आजाराचा धोका पण कमी होतो त्याच्याने.
बरोबरे.
महिलामध्ये तर पीसीओडी हार्मोन्स बघा किती महिलाना हार्मोनसची प्रॉब्लेम आहे.
बरोबरे बरोबरे. आजकाल तर लोकांला खूपच आजार आहे. हो झोप नाय. लोक जास्त जास्त ते त्रास घेतात. आपल्या डोक्यात खूप त्रास घेतात. ते ते ना ती हां टेन्शन खूपे आजकाल लोकांना ना खूप टेंशने आजकाल. मुलांना पणे. छोटे छोटे मु मुलं म्हणतात आम्हाला टेन्शने टेन्शने. जेव्हा आम्ही छोट लहान होतो ना. त आम्हाला माहितच नव्हतं की टेन्शन काय असते. आजकालची मुलं पण ह लहान मुलं पण सांगतात मला टेन्शने मला हे येत मला ते
त्यांना टेन्शन काय कसं बोलायचं
आजकालच्या मुलांना तर टेन्शन हे असतना की आम्हाला फोन कधी भेटणार खेळायला फोन कधी भेटणार आम्हाला आमचा फोन कधी भेटणार आम जास्त जास्त आम्ही कधी टी व्ही बघणार ह्या त्यांचं पूर्ण टाइमच हेच टेन्शन असतात तर मुलांचं ना हेच टेन्शन हे. त्यांनला आता काहीच दिसत नाही ह्याच्या म्हणा पुढं मागं कायच नाही दिसत त्यांना फक्त असं असतं की आम्हाला फोन पाहिजे आणि आमच्या स आम्हाला कुणी काही बोलायला नाही पाहिजे काही म्हटलं तर त्यांना राग येतो आजकालचे मुलं खूपच हायपर झाल्यात हायपर एक आणि अजून आहे की ना ते अगं ते आपली झोप नाही ना घेत. म ते का अजून एक कारण असत मुलांच की ते खूप हायपर होऊन जातात. त्या मतलब ते हम्म ते खूप जात जास्त हायपुर अ एका दुसऱ्याला मारण मार मारतात भाडणं करतात खोट छोटी छोटी जे गोष्ट असती त्याच्यावर चिडचिड करणार.
आता असाच एक व्हिडिओ पाहिला मी इन्स्टाला येतच. म्हणजे आईने मोबाईल घेतला मुलांसमोर न तो किती माारतोय त्याच्या आईला.
हो हो हो मी पण पाहिलं होतं हे सगळं डोक्यावरन ते परिणाम होत तेन.
बघा आपण जेव्हा लहान होतो आई समोर बाहेर म्हणजे असं बोलण्या ची हिंमत नव्हती पण आताचे मुल मोबाईल मुळे तर आई वडिला किंवा आजी आजोबांना काहीच रिस्पेक्ट नाही आता त्यांना तर क काही पण बोलून चालले जातात किंवा मारतात असं असं नाही लागायला हव. आपणच त्यांना चांगली तर सवय लावली ना व्यवस्थित झोपा टाईमेवर झोपा किंवा मोबाईल त्यांना देऊच नका.
बरोबर आहे हे सगळं काम खराब करते फोन फोना वरती मुलं लवकर झोपत नाही. त्यांना फक्त असं असत ना का मला ही गेम खेळायची ती गेम खेळायची. तर किती ते मुलं असतात एकट एकट्या झोपतात ते रूम मधी आणि ते काय करतात ते ते फोन बघतात ते का ते झोपतात ते मतलब मोठ्यांना काय माहीतच नव्हतं का त्यां ते जास्त लक्ष नाही देत.
चा तुमच संग मला अ हो बोलून खूप चांगलं वाटलं.
हो चालेल हो.
हो नमस्कार.